हॅलो. काय नाही? आराम चालू आहे बा हो काम झालित.
हा ओके काय चालू आहे बाकी झाली का झोप वगैरे?
हो मग झोप कायची झोपा येते का?
ह हा आता ऊन तर पुराला ना म्हटलं काय मी झोपलेशील तर.
नाही जागीच आहे.
हम्म हम्म हम्म बाकी.
बाकी काय नाही.
हम. उन्हाचं का कुठे फिरायलाच गेली का?
नाही उन्हाच कुठे जाता फिरायला.
हा आता लग्न आहेत ना मग लग्नात जायचं मस्त मजा करायची एन्जॉय करायचं लग्न लग्न गेलं की झालं. काय कराव लागते आपल्याला एन्जॉय करायचं काम.
जाऊन आता लग्नाला टाईम आहे अजून.
हो ते डान्सच्या प्रॅक्टिसचा काय झालं मग डान्स करू रायली तू.
तू क्लास लावा लागते.
हो काय मग ते ऑनलाईन याच्यावर आहे ना मोबाईलवर. मी पाहिले ती व्हिडिओ, हा मी पाहिले ती व्हिडिओ डान्सचे. हां मी व्हिडिओ पाहिले डान्सचे व्हिडिओ पाहिले होते मी तर मग जमते की नाही?
करूनच नाही पाहिला आतापर्यंत.
हा काय करून पाहा लागत होत मग ती. म्हणजे कसं प्रॅक्टिस केली की थोडी थोडी मग ते आपल्याला येऊन जाते, आणि ते प्रॅक्टिस जर नाही केली की मग मग काही येत नाही ते.
हां. कराय लागते प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करायलाही टाइम नाही भेटत.
हो ना तेच तर आहे आपल्या जवळ वेळ नाही ना कोणती गोष्ट करायची हम्म हम्म.
तेच आहे ना आता कसं आहे आपल्या कामासाठी काही काही अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या काही काही मागं ठेवा लागतात.
म्हणजे आपल्या अंगात एखाद्या सुप्त गुण असते, एखादी कला असते ते आपण आपल्या कामाच्या गडबडीत म्हणा किंवा काही दुसऱ्या गडबडीत म्हणा आपण ते नाही बाहेर काढू शकतच नाही ना ते आता. आता काही काही म्हणजे काही काही स्त्रियांकडे लय खूप खूप टॅलेंट आहेत बरं असं नाही की बा आपणच काय म्हटलं. पण बाकीचे अजून काही आहेत ना हा खूप टॅलेंटेड आहेत काही काही.
आणि या कामाईत घरच्याच कामाईतून टाईम भेटत नाही.
टॅलेंट आहे ते त्याच्या जागेवरच राहिला अस झाल ते आता म्हणजे कुठेतरी, कायतरी, थोडस तरी प्रोत्साहन भेटलं ना त्या बायले थोडस तो असं कुठे जायाचं यायाचं म्हटल म्हणा किंवा एखादा टॅलेंट जर त्याच्या बाहेर काढण्याचे म्हटलं तर बाहेर काढ तात बरं असंय की म्हणजे कस घरकाम करून ही त्या वेळ काढू शकतात. फक्त कस आहे कि हा करू शकात. नाही नाही घर काम नाही त्याले असं फक्त कुठं जायाचं यायाचं जर म्हणजे कसं बिझनेस म्हणून माझ. जर बिझनेस म्हणून जर पाहिले की नाही एखादा टॅलेंट असतो त्याचा. तर बिझनेस म्हणून त्या करू शकतात. असं तसं नाही काळत त्या बाहेर तसं काय मग तेला वाटे काय काय नाहीे म मी बसा ते तेच काय म्हणजे कामं करा. थकल्यासारखं होतय असं होतय न तेल मग हम ते बिझनेस म्हणून जर एखादा अस टॅलेंट असला तरी एखाद चित्र काढ, चित्रकला असते मग चि चित्रकला जर असली तर एखाद्या बाईच्या अंगात चित्रकलेची कला असते एखादी मग ती न समजा अं क्लास वगैरे जर घेतले तिच्या घरी समजा
घरच्या घरी घेतले तर चालतात.
हा मुलं वगैरे जर आले तर मग तिला कस उत्सुकता वाटते की त्या गोष्टी की चला आपल्याला चार पैसे तर भेट टुन राहिले आपण कमाई करून राहिल म्हणजे आपल्या घराला हातभार लागून राहिला. आणि तिचा टॅलेंटही समजा बाहेर येते मग तेवढ्यानं मजे तिला जास्त असं चांगलं वाटते की नाही अजुन.
हो.
हम्म असं आहे मग ते. आता काही काही जनी चाललय हे कोणी मशीन काम करते मग मशीन काम करते तर मग काही ग बस वाट तिच्या घरच्या घरी यायचं आपण करा कसं बाहेर जर तिच्या ब्लाउज ला जर किंमत भेटली त्या गोष्टीची तर ते किंमत जर भेटली तर तिला अजून चांगलं वाटतय की नाही बुवा चला आपण चार पैसे कमवून राहिलो की आपल्याला हे चार गोष्टी आपल्याला भेटून राहिल्या, पैसे भेटून राहिले म्हणजे घराले हातभार लागून राहिला आपल्याला तर मग तिला अजून जास्त चांगलं वाटतय असं. हम्म असा विषय राहतय आता काही काही बायाले डान्स चांगला
तर आजकाल सगळ्या बाया तेचं
सगळ्याच हा प्रत्येक- -त्येक जण करू राह्यला. पण प्रत्येक जण करते पण प्रत्येकाच्या म्हणजे जसं काही सगळ्याले एक सारख नाही शिवता येतं ना? काई काई बाया- -च एक वेगळाच हे असतय ना शिवण्याचं. कारण पाहाता बरोबर असं इम्प्रेशन पडतं ना एखाद ब्लाउज वर तिचं. हम्म. असं राहते. हा. कोणाचा, हां. कोणाच्या लवकर लक्षात येते. कोणाच्या नाही लक्षात येत. प्रत्येकामध्ये प्रत्येकच आहे ना? हा. असं आहे ते. आता एखाद्या बाईले डान्सच चांगलं हे येते समजा. एखादी डान्स चांगल करू शकते. म तिने जर डान्सचे क्लास जर घेतले, समजा तर मग आता आपल्यासारख्या बाया त आपण नाही शिकू शकत आपण कुठे जाऊन. असं मग जर एखादी बाई असली आपल्याला माहितं पडलं आपण- तिथे जाऊन तिच्याजवळ क्लास लावू शकतो. महिनाभर एक महिना, हप्ताभर म्हणा. आठवडाभर जे असलं ते समजा.
पण आपण डान्स क्लास करून काय करता?
अरे आता घरच्या घरी काही आपण डान्स शिकू नाही शकत का आपण? असं काही आहे का आपण शिकलंच नाही पाहिजे म्हणून.
डान्स शिकून काय करता आपण?
नाही हो. आज आपणच शिकत नाही. पण एखाद्याला असते हौस असते. एखाद्याला शिकायची कि बा चला आपण शिकू शिकू म्हणून आपण चला. हम्म. एखाद्या व्यक्तीले आवडते. म नाई व्यक्ती आवडते तर तिच्या मुलीला सांगते ते. तिचं कोण अजून कोणी असंल त दुसऱ्याला सांगते ती की बा चला इथं आहे बुवा या म्हणून आमच्या इथं. त असय. असं सांगू शकतात. आता आपण मोबाईल अँप वर पाह- -ता त ते आता व्हिडिओ वगैरे काढतात तर मग त्यासाठी तर आधी काही नाही काही प्रॅक्टिस तर करत असतील ते तसेच- थोडी हातवारे करतात ते.
नाही नाही. रील काढणारे हे प्रॅक्टिसच करतात ते. क्लास लावतात. काही ना काही करतात. म्हणून त्याच्या त चांगल्या रील निघता.
हां. बिना क्लासचे थोडे न करता ते काही करतात ते.
नाही. पण आजकाल सोशल मीडियावर कोणीही रीलस काढून राहिल. कोणीही.
कोणीही रील्स काढू राहिलं. हं. मग त्याचा पैसा भेटतय ना तेयले म्हणून ते - त्याच्या मध्ये इंटरेस्ट वाटतं चांगला. हं. तशी कमाई ए ना त्याच्या मध्ये. थोडशी. कमाईनुसार मग कोणीही आपले, हे करत राहते काम करत राहते.
कमाई आहे म्हणूनच एवढ्या रील काढून राहिले.
हम्म. हम्म.
सोशल मीडियाच पुढे ए न आता.
हा. हा. सोशल मीडिया. सगळं काही मोबाईलवरचं आहे आता.
हम्म.
सगळे मोबाईलच पुढे आले ना आता.
हम्म.
हम. काय माहीत आता बाया बाहेर, पुढच्या दृष्टीने काय माहीत घराच्या बाहेरीही कोणाला दिसणार की नाही दिस - -णार काय माहीत. सगळं मोबाईल- टू मोबाईलच होणार आहे. लग्न लग्न मोबाईलवर ऑनलाईन. शुभमंगल सावधान.
काहीक वर्षानं होणार तसं. मोबाईल वर आता पत्रिका येतात. तर लग्नही मोबाईलवरचं लावतील.
लग्नही मोबाईलवरच लागतं ते. ते म्हणतील आम्ही इथं नवरदेव नवरी बसतो. तुम्ही मोबाईलवरच शुभमंगल म्हणा. सावधान.
हम,
असं ओइदनयत आता.
हा हो,
काय माहित आता पुढची परिस्थिती कशी होणार आहे आणि काय होणार आहे कोणं पाहिले. हम्म, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तरी तसं नाही झालं पाहिजे. कारण लग्न लग्नामध्ये गेलं म्हणजे लग्नामध्ये एकमेकीच्या मैत्रिणीच्या भेटी होतात. हम्म, जुन्या. जुन्या गोष्टी निघता शाळेतल्या मैत्रिणी वगैरे. काही शाळेतल्या गोष्टी गप्पा म्हणजे कसं आपण. जुनं जे आयुष्य आ आपलं म्हणजे जे उघडकीस झाल्या गोष्टी की, स आपल्याला आपण. पहिल्या म्हणजे लहान झाल्यासारखं वाटतं ना आपल्याले. हम्म, आपण लहान झालं असं वाटत आपल्याला कि, चला बा आपण आता. शाळेतला शाळेत आहे आपण कॉलेजमध्ये आहे आता सध्या अशा गोष्टी. त निघाला की, मग आपल्याला तिथल्या राहायल्यासारखं वाटतं आपल्याला हलो म्हण आपण तिथं.
लय फरक पडला अगोदरच्या आन आताच्या याच्या.
हम, एज्युकेशन मध्ये फरक पडला शाळेत यादा फरक पडला ना म शाळेत शिक्षणाात फरक पडला. शाळेत एकमेकीसंग मैत्रीणी जास्त बोलत नाही आपल्यासारख्या राहिल्या का मैत्रीणी आता पहिले. आपण किती गप्पा मारायचो शाळेत टीचर गल्ला करत होते. हा, आपल्या बोलू नका बडबड करू नका. का तरी, आता तर वर्ग सायलेन्स हम्, किती खेळ. किती खेळलो त्या शाळेत.
सुविधा आहे न,
हम्म हम्म, किती खेळ त्या शाळेत आपण किती खेळ खेळत होते शाळेत व्हॉलीबॉल. हा, बॅडमिंटन बॅडमिंटन ह होती तेव्हा. बॅडमिंटन हॉलीबॉल अ लगोरी. खो-खो लंगडी लंगडी तर मी तर म्हणतो. कोणाले आठवते की, नाही आठवते काय माहित खेलता येतं की नाही खेलता येत काय माहित लंगडी. खो-खो खो-खोही नाही खेळता येत कोणाला आता. दिसते काय कोणी खेळताना आता बंदच झाले जसे कोणी दिसतच नाही आता फक्त मोबाईल हातात. आता हे आहे बस हम बन ते बूट.
मोबाईलवरच गेम चालतात.
हम्म मोबाईलवरचं चालतात सगळे आता हम्, म्हणजे कसे शारीरिक खेळ होते. पहिले पण बिमाऱ्या कमी होत्या शारीरिक खेळ होते म्हणून बिमाऱ्या होत्या. आता बिमाऱ्या किती वाढल्या. घराच्या घरात बसल्या बसल्या लोक बिमार हम्म, व्यायाम होत नाही आता.
नाही म्हणूनच त्या बिमाऱ्या वाढल्या्.
घरी बसल्या बसल्या किती लोक बीमार पडून राहिले कोणाला कॅन्सर आला कोणाला अटॅक अटॅकची बिमारी. तेवढी वाढलीयात. आता की, बस बापरे बापरे मान खूपच वाढलाटे की, बस आता. आता असं वाटतं की बाई माझ्यासोबत बोलली होती. आता असं वाटते बापरे हे या बाईला अटॅक आला.
हम्म, तरुन तरुन. पुरुष महिला कोणाला येऊ राहिले तरुण तरुण तरुण पणात येऊन राहिले अटॅक.
हा ना हा ना, आणि कॅन्सरचे प्रमाण वाढलं तसं कॅन्सरही किती जण आता. बस थोडीशी काही गाठ उठली कुणाला काही झाले की, बस आहेच कॅन्सर बस आहेच कॅन्सर. काय बीमाऱ्या आहेत नाव तरी नाव, नाव. तरी माहित होते का हे पहिले हे. कॅन्सरची बीमारी म्हटलं म्हणजे. किती म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटत होत, त्या व्यक्तीले आणि त्या व्यक्तीला भेटायला किती लोक येत जात नि आता आताच्या जमान्यात जर कोणाला कॅन्सर, अटॅक सांगितलं की म्हणजे हं हं सर्वसाधारण गोष्ट संगळी म्हणते असंच वाटते आता पहिले सलाईन लागलं कोणाला तर सलाईन सलाईन जर दिलं लोक सलाईनसाठी लोक पाहायले जात की त्याला सलाईन लागली म्हणून त्याला सलाईनलागली असं पाहायली जात पहिली आता सलाईन च तर काहीच वाटत नाही, दवाखान्यात गेल्या म्हणजे घेतल्या सलाईन जाऊदे हुं, नॉर्मल गोष्ट झाली, आता ती सलाईन वगैरे तर सहसा बीमाऱ्या, कोणाला नवसोच म्हणा. हो, ना असं वाटते की बीमार कोणी पडल नाही पाहिजे, आल्याच नाही पाहिजे ते पाण्यात हि खुप क्षार आहे. सगळं खारं पाणी आता पिण्या पाण्याचं सगळं.
क्षार, भाजीपाला फवारणीचा.
हुं, हुं, असं झालं ते आता.
हुं, त्याच्याच्यान काही काही बिमारी नवीनच.
हो हो. हा हा कसं आहे आता ते चालू, बाकी सगळं ठीक मग.
हो ठीक आहे.
हा हा काय चालू आहे मग.
काही नाही आरामात चालू आहे तब्यता काही.
हा हा बाळाच्या तब्येतची काळजी घेत जा जराशी ग आता हा तब्यतेची काळजी घे जा थोडीशी कस आहे, थोडं दुखलं वगैरे कि डॉक्टरला दाखवायच काही घरचे इलाज. करत जा. जास्त दवाखाना वगैरे काही करू नका. कारण घरगुती न काही फरक पडते म्हणा, असं काही नाही की दवाखान्यातच गेलं पाहिजे म्हणून.
हं
हा थोडंस घरी काही म्हणजे कसं सर्दी खोकला वगैरे झाला तर थोडंस ते अ आपलं हे असतं ना हळदीचा चहा वगैरे घेतला तर, त्यानेही थोडासा फरक पडते.
हो
हं काही हळदीचा चहा वगैरे घेऊन पाहायच, हा हा घरगुती उपाय करून. पाहायचे काही, हां बरं. बाकी ठीक आहे मग. हां हां ठीक आहे. ठेवते मग हं हं